हा, आलं‌ आलं आलं आलं मी मघाशी. त्याला ट्राय करालतो काय, ते येत नाय, येतच नव्हतं अगं.
हा, हा.
म्हणून म्हटलं तुला विचारूया.
हा, हा.
हम्म.
की बघणार त्याला तिने, कोणाला मघाशी बोलायला.
आपले किती‌ तीन का पाच कॉल चार कॉल, कॉल झाले काय गं.
काय मला पण कळालं नाही, जरा नंबर चेक करून बघतो तुमचा. किती वेळा केलोय, हम्म हे बहुतेक तुमचं मला.
चौथा आहे का माझं तुला?
हा माझं तिसरं, तुम्हाला मगाशी झालं. आपण मगाशी बोललो पाच-सहा वाजता.
म्हणजे तुझे दोन राहिल्याच वाटतं आणि माझे?
एक राहिलाय वाटतं, तरी पण एकदा चेक करून घ्या तुमच्या तिथं हिस्ट्रीमध्ये.
हा चेक करतो मी, आणि मी त्या दुस दुसऱ्या नंबरवरून तुला हाय पाठवतो, नंबर सेव्ह करून ठेव. हा पोरगी चा नंबर आहे हा. श्रेयाचा आमच्या नंबर आहे हा.
हां हां. चालते का?
हम्म.
आणि काय झालंय तुमचं?
मी आता चहा प्यायसाठी वर आलोय, तेच पोरगीला म्हंटल जरा चहा ठेव.
हा, असू द्या ओ, अभ्यास जास्त असतंय तिचा.
होय होय.
ये तिला विचार की, करू का म्हटलं मी फोन. अगं ते लागना झालाय तिला, पाच कॉल झाले असतील तुमच्या दोघींचं. बट, होय झा तसं होत नाही, लागत नाही. हम्म हम्म.
तसं नाही.
नाही नाही मग दुसऱ्या एका, व्यक्तीला आपण पाच वेळा कॉल करू शक आपलं पर्सनल मग त्यांनी पण आपल्याला पाच कॉ पाच वेळा कॉल करू शकत्यात.
मग पाच झाल्यावर ऑटोमॅटिकलीच बंद होतय तेे.
होय ऑटोमॅटिकलीच बंद होतंय ते.
पण बाहेर सिस्टीम भारी आहे की.
होय बघा की कसली भारी सिस्टम आहे, बारा मिनटानं बारा वाजून चार सेकंड आणि ऑप ऑफ कॉल कट होतोय, होय.
कसं काय ते एवढं डोकं लावले असतील ना, त्याने.
बागा की सिस्टिम.
मग. तुम्ही मैत्रिण मैत्रिण किती जण आहे ग? तुमच्या तुमच्यात असं झालं ना का? त्यांना मागं पुढे झालंत
आम्ही दोघीच जण आहे हो, म्हणून.
दो दोघीच आहेसा होय.
हम्म.
हम, आणि तिच्या मला तू फोन आलेल?
हा हा.
चौगले चौगले काय तर आडनाव आहे बघ.
प्रियांका चौगुले काय?
हा बहुतेक हा. मला काय वाटलं, हा मला काय वाटलं, ती तुझीच मैत्रीण. त्रीन आहे की काय, म्हणून मी तिला विचारलं अगं ही ना म्हणजे.
तिन दिला तर नंबर म्हणून
हा.
मग नाही म्हंटले असंच फोनवरच बोलणं झालंय म्हंटले आमचं नाही नाही.
हा नाही नाही मी नाही गेल हा मी तुम्हाला पाठवलंय ना ते एकच नंबर. ती फ्रेंड आहे हा.
सगळीकडे आपल्या आसपासचेच आहेत जरा जास्त की बाहेरचे एकच. कोण तर असणार आणि
हा आसपासच्या आहेत खरंच आपल्याला माहिती की तनी आसपासच्या आहे ती.
हा तेच की एक एक जण कणी सांगायला लागलात का पत् त खरं एक एक जण म्हणजे असं अवॉइड्स करायला लागलेत.
हा खोटं बोलायला लागलेत.
हा हा असं म्हणजे त्यांना काहीतरी वाटत असेल ग. किंवा समोरच्या बद्दल खात्री नसेल ना. कोण आहे कुठन बोलालय
हम्म.
होय की नाही.
होय.
ए आम्ही काय तसं नाही आहे आम्ही स्वामी भक्त त्यामुळे आमच्यावर विश्वास ठेवलासा तर चालतय. च आम्ही काय असल करत नाही स्कॅम बिम काय.
नाही नाही आम्ही बा काहीच करत फ्रॉड, स्कॅम कुठे जायचं नाही आहे मला पोलीस स्टेशनाची पायरी चढायची नाही आहे.
नाही मला जायला लागत नाही माझा भाऊ पोलीस आहे.
होय अ घेऊन येतो का तुमच्याकड केसेस मग.
मग पहीला मला म्हणणार तू हे काय चालू केल्यास नाईट डे तुला काय काम नाहीये काय.
हम्म. हम्म.
आधीच नवरा वरडाय लागलाय हे काय करायला लागलाय हे म्हणून नाही ते. मी असू दे, हो असू दे, असू दे म्हणून.
हा हा अज तिकडं कशाल तर होतात तेवढंच.
नाही कर तेवढ टाइमपास पण होते की ग. आता बघ की कुठन कुठन त आपली काय ओळख तर होती की काय सांग, पण एवढं तर छान वाटत की नाही बोलल्यावर.
हम्म तुमच्या बरोबर बोलायला छान वाटायला लागली म्हणून मी लावायच म्हणाले.
होय काय?
होय आणि तुम्ही कसं मला असं मम्मीच्या वयान हायसा. खरं मला माझी फ्रेंड असल्यागत असं वाट फील व्हायला लागलय.
बाई मला तसच राहायला लागालय घरात दोन दोन पुरी आहेत माझ्या. हा दिवसभर त्यांचं हो दोन मुली आणि एक
हा. हा.
मग त्यांचच दिवसभर ऐकाय लागतय मला.
हां हां.
हम्म सगळं कंटिन्यू सांगतच असत्यात ते असं झालं, तसं झाल, तस
हो असुद्या का फ्री तुम्ही मुलींशी फ्रेंडली राहिला तर त्या पण तुमच्याशी फ्रेंडली राह तील क्लोज फ्रेंड होशीला, क्लोज फ्रेंड हा होय तस शेअर करणार. हम्म होय कम्फर्टेबल आपण असलो की मुलींसोबत आपल्याला पण भारी वाटतंय त्यांनास पण भारी वाटतेय काय पण कोणत्या पण गोष्टी शेअर करायला.
काय माहिती ग काय कायतरी त्यांच्याकडून
व्हय.
आता तुमच्याकडे नवीन अपडेट काय काय तर असत्यात. मग त्या आम्हाला माहित नसत्यात. मग ते पोरी सांगत्यात असं नाही मम्मी असं.
हां.
त्यामुळ जरा त्यांच्याच हे ना घ्यायला लागतय ना जरा कलान त्यांच्या.
होय हम्म आणि काय?
तुमची मम्मी वरडते का नाही?
दंगा करत्या आणि फ्रीली असत्या, फ्रेंडली असत्या.
मग? ते नव्हे आता हे फोन वर तुम्ही बोलायलात म्हणजे बोलायच्या आधी मम्मीला कनय सांगितलेलं असं असं हाय म्हणून?
होय मम्मीला सांग विचारूनच केलोय ना म्हणजे आमच पप्पा नाहीयेत ना एक्सपायर झालेत.
हो कधी ग? हा बोल की.
दोन हजार तेवीसला हा दोन हजार तेवीसला फे ब्रुवारी महिन्यात होय.
आणि मग भाऊ? काय सांगलायस मग कसं ग?
होय आपण पर्सनली ह्या विषयावर डीपमध्ये बोलूया.
होय मी कॉल करते सोड तुला नंतर होय होय हम्म.
त्याच्यामुळ मग मम्मीला पहिला विचारलो मग म कर म्हंटली तेवढंच. म्हणजे माझं कशासाठी कारलागलोय मी म्हणजे तेवढं तर भरल भरायला मला करायच होत.
जरा टाईम मिळ तोय की ग.
होय मिळतोय सोडा खरं कसं सुटतंय कॉलेज बारा वाज त्याच्यानंतर मग मला वेळ असतोय परंतु बसेस मुळ मला जरा थोडा प्रॉब्लेम होतोय मग घरात याला दीड, पावणे दोन वाटतात मग जीवन खाऊन फ्रेश तेन व्हायला दोन वाजतातच मग मी
वडाप वगैरे नसते तिथं वडाप पहिला कसं वडाप असायचे ना?
हा पहिले असायचे परंतु आता कसं केल्यात अ ब मुली कोण वडापला जात नाही. वीस रुपये त्यांच पर पर्सनला वीस रुपये. मग म्हणून त्याच्यामुळ वडापला कोण जात नाही त्याच्यामुळ मग सगळं वडा. गार्मेंट ला बेकरीच्या बायकांना न्यायला आणायला अस. केलात त्याच्यामुळ कोण येत नाही स्कूल लावलात कोण कोण त्याच्यामु हे झालं.
माझ्या मैत्रिणी होत्या क नाही रोईच्या त्या कस रोई. शिरडोन किंवा रांगोळी या साईड ला होत्या नाय. त्याय वडापनच जायचं ग ती रांगोळी ही होती ती काय पास काढलेली. की काय बसन जात होती सोड बाकीच्या ज्या होत्या का नाही वडापलाच जायच्या.
हा तिकडच्या साईडला कबनूर अ परत तिकड. शिवनाकवाडी जाते तिकडे वडाप आहेत परंत तिकडं आमच्या शेडो टाकडला पणडा पा आहेत परंत तू शेवडोंना नाहीयेत बट आकोड्यापासून मग मला परत मग चालतायला लागतंय मग त्याच्यामुळे प्रॉब्लेम. मग बसन पा. काढ बस असतात मग ज्या टायमाला बस आहेत थोडा वेळ झाल तर चालते खरं बसनच येतोय उगच वडाप नसतात लय प्रॉब्लेम येतात.
हो मग थांबाय लागते ना ते शिटा येऊ पर्यंत थांबाय. लागते वडापच्या
मग वडापवाली टाकोडेवाली मग तीस रुपये चाळीस रुपये असं करतात
मग बसला किती पडते ग पासनं.
आता मध अकरा रुपये झाल तर म आता आणि दहा. रुपये केलात दहा रुपयेच पडते पासला तीनशे रुपये पडते महिन्याला.
माझ समज आता आपण आपला गॅप पडला.
हा. मग तस जर गॅप पडलं तर क म आणि कॉलेजमधन. बोनाफेड आणायचं
हम्म.
आणि ते सबमिट करायचं तेथ त्या पास्च्या केंद्रात आणि पा. आपला जुना पास आणि बोनाफाईट द्यायचा आयडी आयडी आपल्याकडे. ून घ्यायचं आणि मग त्यांनी आणि दो नवीन पास देतात आपल्याला
म्हणजे ते पैसे कट करत नाहीत ना तुम्ही ते पैसे. कट करत नाहीत ना.
पैसे कुठलं.
म्हणजे आता आपलं गॅप पडलेलं ते. पाच मधलं ते दिवस त्याचा कट होत नाहीत काय विचारायलोय.
नाही नाही ती दिवस गेली ती गेलीच की आजचा दिवस मी आता कुठे गेलो नाही आज मी आता कॉलेजला गेलो. माझा आज पास बुडला. ते आता येत नाही मग मग दुसऱ्यांदा मग मी गेलो तर चालते मग आमचं कसं तर. बारावी पर्यंत मुलींना फ्री आहे पास.
हा.
म्हणजे जास्त पैसे भरायचे तीस रुपये काय फॉर्म तेवढं कॉलेजमध्ये भरायचं. मग त्यांनी सगळं देतात डॉक्युमेंट तेन आणि त्यांनी सगळ भर. मग तेरावी ते पुढं किती शिकालपर्यंत. हे पास घ्याय लागतोय पंचिंगचा. पंचिंग असते माहिते काय हा तसला पास तसला पास असतोय आता आम्हाला.
हो पहिली जात होतीस. माझ्या कागदावर हे करून देत होते ते मैत्रीणी माझ्या काढत होत्या सोड मी.
हा हा तसल हा तसलं पण काढ. ते साध आ स. स्क्वेअर मधे आयता कृतीमध्ये त्याच्यामध्ये पंचिंग तसच आहे अजून पण तसच आहे.
तसंच आहे व्हय.
होय तसंच हाय.
हम्म
हम्म
आम्हाला कसं कधी काय पास म्हणजे सायकल असल्यामुळे कधी पास न कधी अस बस न तेन काय.
हा.. अजून पण आसपासच्या मुली येत्यात सोडा हेच्या कॉलेजला.
होय एसी कॉलेजला भरपूर आहेत बघ.
हा एसी कॉलेज आमच्या पण कॉलेजला येत्यात चंदूरच्या तेनं मुली सगळ्या सायकल घेऊनच येत्यात.
हा एसी ला म्हन कन्याला म्हन.
हा हो येत्यात. हम्म काही नाही बघ.
मग तरी तुझे किती वीसभर झाले असतील की ग का नाही अजून.
नाही पंधरा हा पंधरा काय ह पंधरा झाल्यात वाटतं त्याच्यात तीन का चार रीझेक्टच आहेत.
अगं बाई.
होव ते कणी एकट्यान लावलो आणि तरि कट केलो. म्हणजे तसं पडलं मग एकटा आणि परत एकदा, एकदा दोघी तींघी च्या सोबत झालं आणि एकटीच्या सोबत एकटी सोबत त्या दोघीसोबत कट झाल त्यांचा अ हे करते. काय ते रेंज नसल्यामुळे हा मग आणि ते कट झालं मग त्याच्या असं झालं.
मग माझा मी आत्ता कणी लावलेला ना एकतीला. म्हणजे तिझा आलेला पण माझा आवाज. तिला चालेला खर तिजाच आवाज मला येईना मग मी म्हणजे ती मेसेज टाकलेली कट करू नका म्हणून, खर आवाजच येई ना आणि काय बोलू मी कट केला तो, मग परत रिटर्न लावला तिला-
मग तो पहिला कॉल जो केलता कान तुम्ही कट केला तो रिझेल्टला पडतोय.
हो काय.
होय
हम्म त्यात तपासून तीनी बघणार नाय,
हो आता त्यांचि चेक करतात सगळं,
मग त्यातला तर किती त्यातलं तर फायनल होता मग ते परत आणि वाट
होय आता किती बघायचं. करायच तीस दिल्यात नव्ह त्यानी तीस करायचं किेजे धरतात तेवढ्यात धरत्यात.
हा हा तेच म्हणजे ते, एकशे ऐंशी म्हणजे तीन तास, तीन तास तर बोलणं व्हायला पाहिजे.
हा ह ह